अ काय करू राहिल्या
झाडे गोबी लावाची
लवरा लो भाई
हाव का तरी तरी इतकी अंगार आहे का फोनची होईन ना मग माग पुढं
मग फोणची म्हणजे सारं काम नाही नाही तुमची काम काय बंद ठेवन काम कर लो काय आम्ही आ आम्ही सा आम्ही नाही नाही आम्ही
करता येत मला तच नाही य ना करता की गॅस जवळ फोन घेऊन नि वाचता येत ना
नाही नाही आम्ही सासुरवासनी आहे आम्हाला अजून तुम्ही चर्तेवाशा काय काम केलं काय नाही
सुरूशीील
आ पण अजून आम्हाला धाक आहे ना बाई
अरे मनाचा धाक सगळ्याला राहतो
अहो मानाच तर तो प्रत्येकाला आहे तो तुमच्या सारख्याला वेळ आहे पण आमच्या अजून म मेन हायकोर्ट आहे
हा का
मग हायकोर्ट सेंट्रल कोर्ट सारेकट द्या लागत ना आम्हाला एन्ट्री
अ परतात गेल्याची जमणार नाही तुम्हाला
मग आम्हाला त्या क्टन कॉटल एंट्री ते मी तशी बोजून माणशन भाया आणि त्यांच्याजवळ तं फोन आहे ना. फोन वरच गप्पा मारित्या ना त्या काही काम करत्या का नाही.
काही नाही सगळ्याला माहितीय पोरी काही फुकट काम नाही करीत. आजकाल पैशाचा माग आहे दुनिया.
नाही नाही मग तुम्ही काय पैसें देतात काय आम्हाला.
आता करू राहिले ना पैसेच काम होत नाही करू राहिले ना.
हा का नाही तेंच म्हणल खायला काही शंका आम्ही जर फुकट कामं केली तर
खायला कस काय देऊ मग काम नाही केले तर. अन तुम्ही का उपाशी राहसाल का नाही बी दिल तर हा काय काही नाही काय मोजी द्या कानू तुम्ही जरशा घराज बाहेर निघल्या की मोकळ्या होत्या.
हा मोकळ्या तर आहे डोकड्यास मारायला मोकळ्या आहे अहो मो कळ्या स
येरी येरी माया लेका बरोबर पडतात लेख पाणी बाराला हा मी आम्ही येतो सोबत मग तिकडे गप्पा चप्पा होत्या पद्धतशीर
गप्पा छप्पा काय ते बारीे सोडून तो लोकायच्या आवरा्यामध्ये पाणी घालून गप्पाच मारी तो
पण काही गवत नाही त्या निमित्याने गप्पा हो त्ययास ना
आंध्र असत त कड काहीनाकाणी ल लोक रा त नाही अका लोक राहते एका कोसाला मला ठेवते एका कोसाला बारबर ल का जा.
हा पण मग होतेच ना शेवट बोलण होतच ना का बाहेर्याकडंच राहतात का ते. या का कस येत शेव डायरी पास पास तुमच्या लडोक
नाही येत ना लोक मला सा भरले क वारं आपण हा नाही सांगत तवा ती. खुलासा होतो हा भरल द बिर ह
बायलाले का कोणी
कोण नाही बा तुमच्या सारख्याला म्हणे म्हणत या आमच्या वावरात तर तुमच्या सारख्या काही येत नाही गरीबाच्या वावरात काय करा करतो घरच्या
ह गरीबाच्या त्या वावरात काय बाई घरचाच राडा पाहा आता.
करतो बाई दारच करतो घरच्या घरी आज लॉकाचं काम बंद होतं.
हाव का
हा मग तुमची जाऊन बाया तिथ घरी रोप ऊपटी त्यात
हा.
लोकांनी ते आम्ही लावी तो
हाव का मग दोघां चेका लावल तुम्ही
नाही ना अ न लहान्या सुनाल कुठे काढून देता.
ते दोघ बी का
नाही ई दोघं नाही लाईनी लोक काय जायला बाजारात.
हाव का.
बजार हा आ बजार झाला. काढून मग हाव हा आहे ना फोन आहेता साऱ्याकडे फोन सदया.
हव का कामा न दिले असत बाई
नाही नाही आता लोकल सांगून देले फोन आहेआमची जवळ दिले लोकल सांगितलं नेट नका नासू लई.
हाव का बाई मंग अ कसे कश म्हणते तुमच्या ताब्यात ये ना ऐकत नाही.
अहो आता जर आता तू मला बोलल्यावर लय राग येतो. तो अ नाही आम आमच्यानी आमच्या त आमच्या ताब्यात नाही कमाई आली का तुमच्या तुमच्या हातात ये ती म्हणून तुम्ही फोन आणता.
ते बाकीच सोडा पण दे म्हणल्या दिला का नाही आम्ही इतकं काही हे नाही लगी.
हा इतकं नाही तुम्हाला माहिती आहे ना गोबी गोबी लावायची करून द्यायची तुम्हाला-
आम्हाला कळत ना साऱ्या गोष्टी- मग पोरी कामच- करू राहिल्या. काही रिकाम काम थोडी करू राहिल्या.
हो तुम् मी तर म्हणते सकाळी सकाळी उठल्याबरोबर फोन लावायचे असलेत लावून घ्या तु म्हणते आम्ही स्वय पाक करतो बाई फोन लावून घे. कोणा ला इचर तोंड धुतली का? चहा पिली का? भाकरर भाकर खाल्ली का? हा पोरायचे डबे आम्ही करतो. स्वयंपाक आम्ही करतो बाई. तू ताण नको घेऊ लगी. बिलकुल न केि लग रा रात्री बारा एक वाजे लोक करले की तू. लगे आवरात बी जात बाई एवढी जर मी मोकळी असल्यावर मग मला काही टेन्शन आहे?
हा भाई.
मग अजून काय लागत सासयन मला एवढी मोकळी की द्याल्यावर. लगे तू तू जर म्हणता असली तुला दिंडीत जायचं तर तू दिंडीत बी जाऊ शकते लगी. आम्ही पोरा सोरायचं पाहून घेऊ. हॅलो. हॅलो. हॅलो. नाही. पहिल्यासारखं आल
काय म्हणती?